ते शरीराला काहीत हानी होत असणार आहे
हम
ते खाल्लेलं नंतर त्यात त्यांनी हे केलेलं ते ता राात तास मार आहे ना हम्म हम्म काय पणवला आज जेवण
आज बनवली भेंडी बनवल्या
सुकी भेंडी आहे हा हा
आणि दाल तडका बनवला
हा हा कसं बनवलं ते
दाल तडक्याला मूग डाळाने अ पिवळा मसूर डाळ असते ती मिक्स शिजवली हिंग हळद घालून
हा
मग तुरीचे काय घ घालतात पण आणतत पित्त जास्त होते तेव्हा तुरीची वापरत नाही
हा हा
तेवे शिजवून घेतला हळद आणि हंग मीठ टाकून नंतर टोमॅटे का अर्धा चिरून टाकला
त्यात हा
नमग ते शिजल्यानंतर फोडणीला जिरं मोहरी आणि थोडं हिंग कडीीपत्ता लाल तिखट आणि बेडगे मिरच्या दोन तोडून टाकल्या त्यात आणि हम कांदा पण घातलेला थोडा कांदा टोमॅटो आधी भाजून घेतला पुोडणीतच कांदा टोमॅटो टाकायला
हा हा
आलू लसूण पेस्ट जरा टाकली
हा हा
आणि मग त्यातची डाळ होत श
मग टोमॅटो नसल तर चालत नाही का त्याला
काय नसलं तर मग काय
हा म्हणजे हा टोमॅट शिवाय जा ला आज मी पण डाळ शिजली होती व बक्कळ झाली मग आता पात्याल भरून वरणच करून आले फक्त टोमॅट नवत
हा मग टोमॅटो नसल तर मग नुसत हिंग कडीपत्ता वरण तडका द्यायचा मिरचीचा
हा हा
शज असतना त्याला जिर मोरी कडीपत हिंग मिरचीी लाल तिखला तडका द्यायचा कांदा नाही घालायचा मग त्यात प्लेन डाळ करायची मग
हा हा म्हणजे लसूण आणि
आल लसून ते वेगळं टोमॅटो असल कांदा असलं की अल्ले लसुण पेस्ट हम् ते वापरायच हिंग हा
आणि चटणीचा तडका हा हा आता जर वरण राहिल तर रात्री तेच करता येत
हा वरण तडकाला पंधरा टेस्ट वेगळेच लागते आपण लसण घालून फोडणी टाकलेते वर
होय हो
बदलते तर
हा मग ते आता वर्णच करून आले मुलगा पण काय झाले दोन तीन दिवसाला जेवण झालंय पोटभरून मग वरण केलत ण चपाती चारून आल आता दुपारी जरा भात झालायचा
हा
अ इंद्रानी तांदळ तिकड खेड आहे ना कुठं ते शिराळा
हा हा
आमची आत् तिची चुलत ननंद आहे त्यांनी काल आलती त्यांनी आणली त्यांच्या स्वत च्या नानात इंद्रानीच चांूय लो मग आ ज भात करतो क भात वण भात तूप घालून
हा
सरतो मग त्याला काय जाणलंच नाही शाळेला दमवते लय शाळेत
मग त्याला दाल खिचडी करून चारायची
करतोय की सारखं सारखं केल्यावर खात नाही आठवड्यातून एकदा ते करतोय एकदा मॅगी करतोय आता थोड्या जांडी न्यायच्या म्हण दुकान आहे दिीशी अंडी मिळाल तर दिीशी नाही त तर पोल्ट्री ची अंडी न्यायची म्हणटलं अंडे एक टाइमाला शिजवून आता खाल्ला ना मग दुपारी दिवसभर काय ना काहीत वाढलं इकडे तिकडं खातोय डायरेक्ट चार वाजता झोपून उठल्यावरच मग काहीत बनव द्या लागते पो हे उओपीट खात नाही जास्त पोहे मॅगी असलं आणि मग संध्याकाळच भात दूध भात आणि काहीतरी तिखट असले की लावून खातोय
हा
मग कधी तर ते मसाले भात खिचडी कवा्हा तर रात्री करतेो हे सगळं असल्याशिवाय पण नको करायला
हा साहथे पाहिजे
पाहिजे हा इिथं कस मसाला तन कुठला जरी आणायच झालं तरी जवळ दुकान नाही काही जरी तोय म य तरी कवट्याला जाय लागते मग त्या टाइमात कोण असते नसते
हा
आणि बरोबर मंगळवारी बाजारा दिवशी कोणच नसते घरात जे ते आपल्या आपल्या कामाला गेलेले असत बाजारा दिवशी
हम्
एका दोन तीन हेला झाला बाजार भरलाच नाही बटाटे तेवढं फक्त सासबाई ना आणा झाचाल होतं चुलं सासबाईंना त्याने आणून दिल्यास बटाटा तेवढे एक दोन किलो आणि मिरच्या
हा
काय माळवण नायच आणल मग डाळीच वापरतोय हा मग रोज डाळी डाळी खाऊन अस नको वाटते कटाळ येतोय.
नाही मावळ पण महाग झाले आता.
हो ते.
हो सगळ तिस ला पावत हम्. मी म्हणयला लागले शेतात लावा थोड.
हा हा चालतय की.
लावायला अजून पास पडल स. चांगला मोठा पगलशवच लावायल्यात ते मग ते रान तयार कर. ठेवलेलय त्यात काही तरी केल तर काय लफर तर ये होईल.
हो चालतय की जरा कांद्याची भाजी म्हणा मिरच्या.
कांद्याच भाजी नाही येणार या दिवसात मिरच्या येतिल मेथिची पण नाही येणार कारण त्याला एक थंडी दिवसच चांगले.
ऐकलवे हा.
हम्म् आणि पाऊस जरा पाऊस लागला की कुचत्या भाजी.
होय
हम्म थोडा पाऊस पानावर पडला क ना भाजी कुजत्या.
हा हा
एवढा काळा होलवेच्या लावल्या ना.
होय चालतय की जरी जास्त हूलगा झाला तरी ते वाळवून घरी. आपल्याला परत वापरायला येते हा.
हा मग तस काय तर करूया म्हणततोय. तिंबीर मिरच्या हुलगा.
हा चालतय की. होय होय दिवसातून एक चक्कर मारली तरी ऐकत नाही जाताना एक दिवस फक्त जाऊन टोक. कोणी यायच.
हा
आणि नंतर काय मग पा येते हा फक्त रोज एक जाऊन. फेरी माराची लक्ष ठेवायच एवढच.
ते जावा का नाही आमच शेत जरा लांबय जास्त त्यामुळ जाता येत नाही. पाच सहा किलोमीटर.
अ लय लांब झाल मग ह ह आम. आमच इथ जवळ हाय आम्ही पण मुलगा लावतोय. मेथीची भाजी शेपू हा. आणतोय होय होय सकाळी एकदा आणतोय कालवणला ताज ताज. आणि संध्याकाळी पण चार वाजता कोणतर गेले की संध्याकाळच्या कालवनला आणतय ताज ताज. अजून लावायचय आता पाऊस पडल्यावर लावतील मग सगळ लावत्यात लसूण कांदा. मिर्ची टोमॅटो.
हम्
तर बाकीचे हे काही हुलगा असतोय हुलगा पण बक्कळ झालतय आमच. एक पंचवीस तीस किलो झालतय ह्यावेळी हुलगा. डाळ करून ठेवल्या सगळे आम्ही
हम्म्.
अ ते हुलग्याची डाळ जास्त खातात नाय घरात.
हा
ते नंतर कारली घेवडा दोडका लावतोय. नंतर गाजर लावली होती ह्या वर्षी गाजर लय मोठी आलीती खर त्याच. काय करायलाच वेळ मिळाला नाही जनावरांनाच घातले सगळे
हम् हम्.
एकदा हलवा केल तर कुणी खाल्ला नाही ते खराब झाला दोन तीन दिवस ठेऊून लक्ष दिलं नाही ते आपण ते फ्र्रीज ला ठेवलं तर चालते हलवा ह मग फ्रीजला ठेवला नव्हता वरच ठेवला होता ना त्यामुळे ते खराब झालं होतं
मग त्याला जास्त साखर घालून कोरडा करायचा हा आणि राहाती मगून
हा हा होई मी जेस्त साखर खाूनच केलत असं मोठा वाटका भरून जालत खाल्लच नाही कोणी लक्ष दिलं नाही का काय कामाच्या नादाान माझं मी शाळेला यायचे आवरून त्याकडे कोणी बघितलंच नाही मग मुलगा पण काय गोड खात नाही एक दिवस फक्त खाल्ला नंतर खालाच नाहीत ना त्यात दूध घालून खातात काय हालयात हा हा म्हणजे खिरवानी
आपल्याकडे तसं पण बनवतना आपण तसं बनवलं तर दूध वापरायला लागत नाही नंतर बनवताना ख पणला तर नाला
हा हा आणि त्याच्या ह गाजराचे असं हे पण करतात ना गऱ्या
हा
त्या कश्या बनवत्या
ते काय एवढं मला नाही माहत पण मी खाल्ल त चांगल्या बनवते
ह हो ते म्हणजे गाजर बवते काय ना शिजवून काहीतरी मिक्सरला लावते क्यात
नाही मी ल आम्ही लहान असताना मी खाल्लेलो बोड भरून खाल्लेलं आम्ही ते कस वेळा पद्धती नस केल तर त्यांचा त्यांचे मिस्टर आहेत तेनी आरम होत म सुट्टी ला आल्यावर ना तिकड गाजरे मिळत नाहीत म्हणून तिन पहिला तेव आग बॉर्डला त त करतात
हा हा
मग त्यानी सुट्टी ला आल्यावरून त्यांची शेतात भरपूर गजरून निघाली मग त्याने आम्हाला बोलवायच म ते अ कॅटिन मध्ये नला शस्त ज नाही इत आणि मग ते ती कसं केलत काय माहत पण असं भाकरी टाईप झालत ते
हा हा
करी असं कडक हा गाजर किसून केलत.
हा एकच मिनटं थांबा चालू असुदे. मग आणि काय
आवरयच आता आणी जायच.
हो हॅलो,
हम्
हा बोला की आणि काय मग, मग ते हयाच पण तसंच करतात ना रताळच्या पण
हा रताळच शिजवण करतात भोपळ्या सारख्या हम्म
ह मग मग ते गाजर पण भोवते शिजवूनच काय करते स्मॅश करून किंवा मिक्सरला बारीक करून घेतात वाटत.
नाही त्यांनी खिसून केल तर छान झालत ते असं वर असं लांबडं लांबडं खोबऱ्यासारखं गाजर दिसत.
होता हा.
हम्. असता.